हा हॅलो, मी काय म्हणतोय. अहो कसाय जरा लेडीझ संग बोलाय जरा मला जरा लाज वाटत्या ओ, जरा तुम्ही जरा हळू हळू बोला की, म्हणजी तिकडंन.
ते लाज वाटत्या हो.
काय भारी वाटालय, आवाज द्या.
अ हो अगं ती काय लागली मणाय, मला सुरवातीला माहतीये का.
हम्म.
तुम्ही मला पहिले सांगा, काय-काय बोलणार आहे ते.
हां.
आ हो म्हटलं तुम्ही पहिला तिकडंन बोलायच, म्हणलो मग आपोआप विषय म्हटल लाबंतोया. काही टेन्शन घेऊ नका. माझ्या बायकून सांगलीतलना तुम्हाला बोलायला. मग कशाला आपलं, तुमच्या घरात घरगुती इकडन तिकडन आपलं भावा-बहिणी सारखं बोलायचं म्हटलं आपण. त्याला काय आहे म्हटलं अडचण. आता आपल्यात ते बोलायला कामच दिलय तसं म्हटल्यावर. मग नंतर मी तीला काय म्हटलो अ उदयाला शुभांगिला मॅसेज-बिसेस करा म्हटलं, नंबर बिंबर देईल तुम्हाला ती. कोणाच कॉल राहिल्यात असं तसं ठीक. ठीकाय, करतो मेसेज माझं काय आता दहा बाराच राहील्याती. आणि उद्या काही बी करून कंप्लीट, पंधरा झाल्यात माझं कॉल पूर्ण.
होय काय.
हा पंधरा झाले.
भारीच म्हणल भारीच.
आता त्या पोरा संग आता चार बाकी हायती.
कुठलं ते कराडचं.
नाही चिचणीच कराडच काय, आता लक्षाय कुठे गेला नंबर त्याचा. आहे काय तुझ्या लक्षात हाय काय.
मी तुला पाठवलोय की आता.
आत्ता त्यचा फोन आलता काय तुला.
नाही फोन नाही आला पण, मी पाठवला की सदतिस नंबर आहे बघा.
बरं बरं, चालतय चालतय करतू घ्या.
हा, कोन करणाराय झोप जा जा.
हम्म, पुरगी झोपली काय.
तरी पण मीन पाठवलाय.
हं- हं पुरगी झोपली काय म्हणल, किती वाजल आता अकरा वाजले सव्वा अकरा.
पोरगी झुपल्या उशीर अहो, मला तर काय सांगू फोन फोन येड्यागत झालय डोकं, झोप याय लागल्या, फोन करशी ला म्हणून जागी राहिलोय, आपलं मोबाईल बघत, मला लई झोप आल्या.
अगं माझ्या डोक्यात काय टेन्शन आलय माहिती आहे का. तिला स्क्रीनशॉट पाठवल्यास.
नाही कि. अहो मी काय तिला बोललो माहिती काय, माझ कॉल कॉल होते ना शिल्लक. दुपारी माझ्या संग बोलतो म्हणत होती. मग मी तिला करेक्ट इथं म्हटलं नावावर माझ्या पूर्ण झाल्यात म्हटलं कॉल, म ती म्हणत्याती कसं? काय पूर्ण झालंय, म्या म्हटलं माझे दोनच राहिलेले झालं म्हणंलं पूर्ण. मी तुमच्यासाठी ठेवलेलं ना खरं,.. आ. नाही, नाही मग त्या नंतर बोलली नाही किती मगाच्यान बोलायच लागलंय कि तरी पण. तुमच्यास तुमच्या हेच्यावर.
मग स्क्रीनशॉट मागाल्या.
म्हणजे आता ती मॅसेज केल्या वो तिनं, स्क्रीनशॉट पाठवा ओ दीदी असं म्हणून.
बरं
मग आता मी तुझ्या संगं एक कॉल करतो, मग तीस कॉल कंम्प्लीट होत्यात, मग स्क्रीन शॉट पाठवतो तिला.
हा, हा, हा. मग तर रिप्लाय दिलच नाहीस व्हय तू.
रिप्लाय दिलाच नाही मिनं, व्हॉट्सअप मध्ये गेलोच नाही.
हा, हा. ऑनलाईन दिसू नको पण.
नाय.
दिसली का तू माझ्या संग बोलाल्यास की तू, हा...
झोपल्या असलं आता ती प्रेग्नेंट आहे वाटतं आलो.
तुला कोण सांगिटलं?
ती इचलकरंजीची काकी हाय का नाय ती सांगत होती.
तुला तू म्हणायचं नाही का, हा काही गुड न्यूज आहे का नाही?
का नाही चालेल मी ना
सातवा महिना हाय व्हय. हं मग आपलं चांगलं काम आहे गे आज. हं हूं... कुठली बाय?
आत्ता फोन केलता ती साताराची आहे ना?
हा, ही अगं प्रॉपर मुंबईची आहे, ही पुरगी हाय नाई प्रॉपर मुंबईची आहे.
हा सातारामध्ये गेल्या ना आता.
कोल्हापूरला हिला दिल्या आणि सातारला नोकरीला तिचा नवरा आहे.
होय, होय सांगितली मला तिनं.
हा साताराला नोकरी हाय हिजी नवरा हाय वाटतं.
हां.. हां..
हा असं काहीतरी चालू आहे त्यांचं... बाकी काय. मला टेन्शनच्या आजच्या ते हेज आलंय.
इंटरव्यू
इंटरव्ह्यू त्याच्या आयला काही माहित नाही ती प्रश्न विचारत्यात चार तीन-चार गडबडती विचारां जे काय माहित
जाऊ दे की तिकडं, मग दुसरं आहे ना आणि
हाय पण तेे सेफ्टीमध्ये आपण पहिल्यापासून काम केलं नाही, त्यामुळं फ्रेशर असल्यागतच आहे मी. बरोबर. असं झालंय आता काय जरा त्याचा अभ्यास कराय लागतोय. नाहीतर फ्रेशर म्हणून तर लागाय लागायचं. आ तुझा आवाज ईना आयकाय शुभांगी.
हॅलो.
हा बोल की, आवाज तुझा आयकाय येणा कट होईल, जरा रेंज मध्ये ये.
बोलत आहे तरी पण तिकडन बोला तुम्ही.
हा येतू तो आयकाय किती ओके. बोल बोल की. हॅलो, बोल शुभांगी. हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हा हा बोलत राहतूय पण तू खिडकी जाग की.
आला का आवाज.
हा आत्ता आला आवाज. खिडकीपाशी जायच लगेच घरात येत नाही रेंज. घरात रेंज येत नाही ग.
हॅलो
हॅलो हा येतोय.
हॅलो
हॅलो, मला तुझा आवाज येतोय पण तू जा की खिडकीपशी.
खिडकी उघडून बाहेर जा. लवकर जा. नाही कट होईल. अर्धवट होईल सगळ. आला का, आवाज आला का. हा खिडकीपाशी जान बोल तुझा येतोय की मला आवाज क्लीअर.
हा
हा, मा बोल.
ती बाई काय म्हणत होती.
हा बाय लागले म्हणाय अस तस आहे माझ. चांगल आहे. नवरा जातोय कामाला. मग माझ्या मैत्रिणीन मला सांगितल होत, तुम्ही करता काय? घरची परिस्थिती सांगतली माझ पोरगा एक आहेस. दिल्ली बोर्डात का स्कूलला टाकलया.
हा
मी म्हटल अहो माझी पण पोरगी म्हणली दिल्ली बोर्डात आहे. मग मला काय माहित नव्हत कुठल्या बोर्डात आहे.
हम्म
मग माझ्या बाईकोन सांगितल दिल्ली बोर्डात आहे अस तस. लावली मी सांगाया.
हम्म
बाकी काही नाही आपल घरगुतीच आपल, जेवणा खाण्याच. म मच्छी खातय काय? मास्सं खातय काय? गावाकडे जाताय नाही फिराय इकड तिकड. कोल्हापूरला म्हंटल्यावर बाळूमामाला जात का नाही म्हटल. बाळूमामाला गेलता का नाही.
हा हा हा
सांगतल अस तस मी. मी बी म्हटल जातो म्हटल. बाळूमामाला लय मानतोय म्हटल. गेलो नाही म्हटल बाळूमामाला. पण जाणार आहे म्हणल मी बाळूमामाला.
हा हा हा हा
हम्म, बाकी काही नाही एवढच झालय आमच बोलन. म्हणजे ह्या विषयावर लय लांबट लागले ना एवढे इकडे तिकड.
मला म्हणत होती हो ती.
हम्म
मी म्हणल आता तुम्ही बोलणार का म्हणल माझ्या मिस्टरांशी. नाही तर एक माझी का बोलत नाहीत म्हणल, अस तस म्हटल तिला. मग ती आत आस असू द्या आता त्या नंबर आता कॉल पूर्ण करायचेत. आणि आता आपलं हे कामचं आहे म्हणल्या वर मग बोललं तर पाहिजेचं म्हणली. द्या मग देत असाल तर नंबर असं म्हणले मग मी दिला तुम्हाला.
हा काय नाही काय नाही चांगली बोलतेती अग ती, काय व? केलं म्हणजे नाही चांगली बोलतेत चांगली, तसलं काही मनाबीनात नसते काय ते कोण कोणा कोणाच्या.
हम्म हम्म हम्म.
चांगली बोलतेत आपल्या साध्या ग.
हम्म हम्म हम्म माहित आहे सोडा. आता तिचा मेसेज आलाय मला काय तर?
काय म्हणून?
आता आला आत्ताच पडला बघ, काय तर काय माहित काय म्हणाले बघू आता नंतर बघतो.
हा हा नंतर बोल नाही मी तिला सांगितला होता बायकोची दोन कॉल शिल्लक आहेत. बायकोची दोन कॉल शिल्लक आहेत म्हटलं.
हम्म.
काय आता नंबर लक्षात गेला बायको दोन का
म्हणून
नाही ती एकय एकय म्हटलं फक्त एकच आहे म्हटलं, तिला करायला सांगत ना मी म्हटलं तिला कोणाला संग बोलू नको. मी आता बोलणार आहे हे संग. मायासाठी ठेव म्हटली तिला.
हम्म हम्म, हम्म हम्म हम्म हम्म.
हम्म बाकी काही नाही.
हम्म हम्म हम्म हम्म.
काय माहित तिरा तिला काय तिरा सांगितलो माझं पूर्ण झाले म्हणून सांगिलो तिची.
होय वाटतं तिला सांगितलं होतं मीला.
हा पूर्ण झाले म्हणायचं ग त्याला काही त्याता अडचण हाय मग हे काय तुला म्हणयाचं माझ्या म्या नवऱ्यासोबत बोलत होती.
हम्म हम्म हम्म.
हम्म हम्म हम्म चालते किती मिनिटं राहिले ग? आठ मिनिटं? तू केलाय का तिकंड, का मी केलाय?
तुम्ही केलासा दोन मिनिटं हायती.
हा हा हा , हा बाकी?
कोण
काय जोडीदार आपलं कामाचा, कोण असते?
जेवण आणलंय?
हां जेवण हो ते रोज जेवण बनवून आणते जेवते.
हम्म हम्म हम्म.
आपण
तुम्हाला कायतरी घ्या म्हटलं होतं मी ना पैसे देतो.
नको नको जोडीला आपलं पोट भरून खातोय कुठं भूक बी लागणा. आणि ती बोलायची नादात कुठं भुक लागते ग टास्क कम्प्लीट कराया. आता किती राहिलेत चौदा? तुला केला आता चौदा.
मला हा कितवाय?
आह?
माझा हा कितवा आहे सोळावा काय
काय माहीत तुझा शेवट आहे ना ह्यो आता
तुमचा तुमचा मला केला तो कितवा आहे
सोळावा
हम्म मगाशी ताईंचा फोन आलता मला
हा
मग ताई म्हणत होत्या आव्याचं किती झालं कॉल मी म्हटलं माझा काय कॉल उचलना झाल्यात म्हटल कट केलाय त्यांनीं मग तुमचा कॉल चालूय वाटत म्हटलं मग म्हणलं होय होय करू दे करू दे होईल तेवढं करूदे तिकडं उद्या त्याला मला सांग किती होत्यात त्याच म्हटल्या मला जर वेगवेगळे नंबर आले तर मी तुला पाठवो असं म्हणल्या
पाठव पाठव म्हणायच आणि तिच्या मैतिणीणं सात आठ हजार रुपये कमवलेली घरात बसून
होय
हा सात हजार टास्क वेगवेगळे यालते ना सात आठ हजार रुपये कमवले तीनं आणि ही म्हणत्या मला ग्रुपमध्ये सुद्धा ऍड केलं नाही मी हाय पण मला टास्क मला कस काय आल गं शुभांगी
काय माहिती लगेचच आला
लगेच आला अग टास्क हे कि नाही पण पैसे मिळणार का मला
विपुुलला कस काय रिजेक्ट केलं काय माहिती
काय माहित त्याचं काय दुसरं काय त्याच काय कुत्रं वरडाय काय लागलंय
काय नाही काय माहित
हा हा शुभांगी आता पाच सेकंद बाकी हायती एक सेकंद कट करतो थांब